का
कंटिन्यू करून बघितलं नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल मग
हा हा तेच की अमृताचं काय झालं लागेना काय
काय म्हणता
अमृताचा लागे ना
अंकिताचा
हा सॉरी अंकिता आणि अमृता काय झालं लागत नाही का
नाही ती हे नाही हे नाही अवेलेबलच नाहीे.
होय तिला दुपारपासून वेळ नव्हताच
म आता मला मागाशी मेसेज केलेला आणि लगेच गायब झाली.
हा ते वाढदिवस आज म्हणला जरा कोण येणार म्हटल्यावर घरात द्या हॅलो
हा बोला
च की कोणतरी येणार ना आज बड्डेला
हा येणार असेल जेवणाची वगैरे
जेवण तयारी बरोबर आहे, हम्म त्यामुळं काय लागली असेल मध्येच आणि वेळ मिळाला तर करेन खरं
हम्म दोन्ही मुलं तिची घरीच असतील आज
होय तेच ना अ तर काय आजचा शेवटचा दिवस
हो ना उद्या आसंल आपण आपल्या कामात.
अहहह काय लागलं तर कर फोन. काय गरज वाटली, काय विचारायचं असलं
तु करत जा फोन.
हा. करणार की. हे है. तुम्हाला काय हवं असेल रेसिपी, मसाला तर मेसेज टाक.
हा हा ठीक आहे. तुमचा नंबर नंबर सेव्ह करून ठेवते मी
हो मी केलंय हा सेव्ह. मी आधी सेव करून ठेवले. होय गरज पडली तर पटकन कॉल करायला बरं पडतय नय.
हम्.
ऍप ओपन करा म्हणून सांगाला, कसं होतं मेसेज बघणं होत नाही ना लगेच.
हा ते नंबर समजून नाहीे येत पट
हम् म्हणून मग मी नावासकट सेव्हच करून ठेवलय.
हम्म.
ते बरं पडते पटकन उचला फोन करते म्हणून सांगायला कारण कामा ज्याच्यात आपण मेसेज कधी बघेल तेव्हा बघेल ना.
हम्म. आणि कस नंबर वरून समजत नाही पटकन नाव असेल तर मग याचा याचा मे
केलंय म्हणजे आत्ता कुणाचा मला नंबर आला हे समजतय ना.
हम्. तेच ते मी माझ्या बहिणीला विचार विचारलेलं का एवढे नंबर असतात मग ते सेव्ह करणार म्हणजे ओल ची नसतात कोण असतात. तर ती बोलली कस तुम्हाला सेव्ह नसतील कराय इत तर नका करू हो तुम्ही. हम्म.
त्या प्रॉ्लेम नाही.
अस असे तर पण आपलं बोलणं आ आपलं चांगलं होत असेल ना मग
हो. काय हरकत नाही. होय समोरची व्यक्ती कशी आहे हे आता एकदा आपल्याला पटलं तर काय हरकत नाही ना.
ती एक आहे रजी म्हणून, म्हणजे ती मुलगी आहे.
हम्.
आणि म्हणजे तिचं कसं तिला असं एवढं आता आपण कसं आपण मॅरिड आहेत तर आपण बोलतोय ना असं म्हणजे बोलता येत असं ह काही वेगळ्या गोष्टी तसं ती ज नाही एवढं, ती थोडी कन्फ्युज होते. हा. तर ती विचारते का आपण कोणत्या टॉपिक वरून बोलायचं असं ती आधी विचारते.
स्वरालीने कसं मला पहिल्या दिवशीच सांगितलं ना की आपण स्वयपाक भाजी मसाले कुटले किंवा काय कुठली रेसिपी ह्यावरतीच बोलूया.
हा हा
त्यामुळे तिनं विषयच सांगितला होता की मला हे येत नाही मग हे कसं कराय असं त्यामुळ असा प्रश्न पडत नव्हता की काय बोलायचं.
हम्.
आणि आत्ता मुलग्यान आमच्या काय केलं असं एक टॉपिक शोधला आणि मला पाठवला.
हम्म
मुलगा म्हणून आणि आई म्हणून.
अ
ते फक्त वाचत होतो आम्ही फोनवर. हा मग तो जरा वेळेच्या आधी संपला.
हा म्हणजे तेच, तुम्ही घरातल्या घरात काय बोलणार. हा
आपल्या घरात ठीक आहे आपल्याला.
हा
केल आता. मग उरलेल आणि पाच मिनट मग आमी इकडच तिकडच बोललो. तो संध्याकाळी कुठे कुठे राहणार आहे बाहेर मित्रांच्याब होय होय घरातूनच घरातूनच. घरी असल्यानंतर तरच ते, हो कॉलेजवर वगैरे असल मित्रांच्याबरोबर असल की नाही आता तो ठरवा लागला मित्रांच्या बरोबर बाहेर खायला जायच अस. सुट्टी असली की घरी कुठे असतोय. तर दुपारचा आता पाऊस नाही आला. पाऊस असला तर थांबतोय. नाहीतर मग आ मुल ठरवतात काय ते. खाऊन येऊया काहीतरी. जाऊन येऊया अस.
तुमचे पण पाच पाचच कॉल असतील ना मग.
होय, माझा आता अथर्व काय बोलला अजून एक कॉल कुणाशी तरी झाला की माझ कंप्लीट होणार आहे.
हा म्हणजे तुमच का?
हा एकशे सत्तर झालेत माझे.
हा माझ राहिलाय का? मग मी आहे तर मग मलाच करून घ्या मग. अंकिता नसेल तर.
हा हा होय, बर तेच ना. असेल बहुतेक असेल. होय होय होय.
हम्म थोड मग दहा मिनिटांनी मला करा मग.
हा हा होय होय.
मग माझे पण, माझे पण मला अस वाटत तुमच्या बरोबर होतील हो मग कंप्लीट.
हम्म होय, आता हा बोलून झाल्यानंतर किती मिनिट राहिले बघते. आणि मग मेसेज टाकते. करू काय म्हणून.
हम्म चालेल.
आणि मग टाग करूया मग. मग दुसरा, होय ते आधी लक्ष दिल नाही. मी त्यांना लगेच मला सांगितल होत अथर्वला.
हम्म
खर त्याला पण वेळ नसायचा आणि मुलगी वगैरे ते नाहीच म्हणाली ना. मग मी विषय सोडून दिला होता. तोपर्यंत स्वरालीचा मेसेज आला मला की तुम्ही बोलणार काय म्हणून.
ते माझ्या बहिणीने पण आधी आम्हाला सांगितलेल. पण आम त्या काय एवढ लक्षात नाही आल. आम्हाला वाटला का एकशे ऐशी मिनट चौघींचे करायचे आहेत. तर ती आताच दोन दिवसापूर्वी सांगायला लागली एकशे ऐंशी मिनिट प्रत्येकीला आहेत. मग ते थोडी गडबड झाली म्हणून दोन दिवसात जरा काय
म्हणून ते आता दोन दिवसात गडबड गडबड मग ते स्वआली मग ते अथर्वला मी सगळं मेसेज पाठवलं पाठवले कॉलेजवरती म्हटलं असं असं बघ बाबा म्हटलं हे तो मला काहीतरी विचारायला लागले तिन हाय वगैरे पाठवलं होत पहिला मला काही समजलंच नाही की हे कार्य आप वतून आहे वगैरे मग त्यांन मला सांगितलं ते असू दे बोल म्हणून
हम्म
मग चालू परत कॉल केला आणि कर म्हणून सांगितलं मग तिचा कॉल आला मला मग तेव्हापासून मग चालू केलं मग.
हो
बरं मग तिचं झालं ना मग म्हंटली मी तुम्हाला मैत्रिणींचे देते मग मग ते तुमचे दिले मग कॉल त्या अंकितचे आणि प्रांजलचे दिले प्रांजलचा एक कट झाला माझ्याशी तोपर्यंत तिथं कंप्लीट झालं वाटतं एकाद वेळेतच काहीतरी बोलली ती जास्त नाही
मी आता जिच्याकडे गेलेली ना तिला पण दिलेलं वाटतं तुमचा नंबर तर तिथे झाले कंप्लीट मग तिने नाही केला तुम्हाला.
हा हा हा कोण प्रांजल का?
प्रांजल नाही ज्योती म्हणून आहे.
ज्योतीने नाहीच केला हा तिने नाहीच केला होय तिचा नाहीच आला होय.
तिने नाही केला तुम्हाला.
हा प्रांजलचा दिलेला नाही काय नंबर तिचं खरं झालं खरं. होय.
प्रांजलशी पण बोलायचें का तुम्ही?
हां तेच ना मला दिला होता ना तुमच्या आधी प्रांजलचा पण दिलेला मला. पण तिच्याशी बहुतेक एकच एकदा एकदा का दोनदा बोललो.
हा
अ तिझं लग्न झालंय ना नवीनच
हा हा
झालं म्हंटली आता माझी कंप्लेंट मग तिनं मेसेज पाठवला मला.
हा
माझी कंप्लीट झाली म्हटली
हा मला पण मला पण काल केलेला मेसेज. का माझे झालेत कमप्लीट हम्म हा प्राजलीनी
हां हां हा मग कधी झाले तिचे? होय मला आधीच सांगितलं खरं तिन माझे कंप्लेट झाले म्हणून.
मग प्राण नाही दुसरी कोणतरी असेल मग.
नाही माझ्याकडे एवढेच नाव आहेत प्रांजल अंकिता अमृता आणि स्वराली चारच.
दुसरी असेल कोणतरी
काय माहिती नाही एवढीच नावं आहेत माझ्याजवळ. हो हम् नाही मी सेव लगेचच केलेत. मग तिचा मेसेज पण आला झालं म्हणून आता माझ.
हा
हो काय माहिती.
तुमचं शिक्षण किती येतंय ताई?
मी दहावी झाले फक्त.
दहावी पण म्हणजे असं मोबाईलच वगैरे तुम्हाला छान जमतं असं.
होय दाहावी कस आमच्या व प्पा. प्पा आमच्या असं आम्हाला की नाही आम्ही चौघी मुली आहे ना असं. म्हणजे बाहेरच म्हणजे खूप जपायचं फक्त. बाहेर इकडं जायचं नाही तिकडं जायच नाही हे करायचं नाही ते. करायचं नाही असं त्यामुळं काय केलंच नाही आम्ही.
हा नाही पण एकदा कशी मोबाईलची झाली सवय क मग गोष्टी जमतात ना.
हम्म. हो बाकीच मग पर बाकीच युट्यूब वगैरे हे चालू असते रोजचं.
कधी केलं नाही ना बाहेर असं.
नाही आम्ही क्लास होतो ना तेच ना दहावी झाल्यानंतर. पप्पा काय म्हटले घरी काय झोपू नका झोपायचं नाही कायचं काहीतरी करा त्यामुळे. सगळे क्लासेस घायचो आम्ही सगळ्या प्रकारचे पेंटिंग. सगळ्या प्रकारची पेंटिंग मी घ्यायची.
हा.
मेहंदीची घ्यायची मेहंदीची ऑर्डर पण घ्यायची क्लास पण घ्यायची.
हा हा.
जरी वर्क शिकले शिकायला जायचे त्यातून.
हम.
पार्लरचं शिकले आहे तें सगळं येतं. आपण ते लग्नानंतर चालू ठेवू दिलं नाही मिस्टरांनी.
हो.
हम् आता इथं आम्ही पेस्ट्री केलं तर मी आणि माझी मुलगी बनवायचं. ऑर्डर घेऊन. आणि नंतर पप्पा म्हणाले बारावी पास झाला की माझ्या जागी तुम्हाला जॉब लागतोय हे नंतर सांगा लागले.
हा हा..
मुलगा नसल्यानमुळे पप्पा आमची सरकारी नोकरी होती ना.
हा हा.
एमएसबी मध्ये.
हा.
बारावी पास झाल्यानंतर पण तेव्हा कसं असं मनावर बिंबवलंच नाही. कि तुम्ही शिका पुढं जावा तेव्हा एवढं आतासारखं लाईफ नव्हतं. करा केलं तर केलं हा. आणि सगळीकडे लांब लांब चालत जायचं कुठला क्लास नाही. काय नाही जेवढं करेल तेवढं करेल आणि मेन पप्पा. मला ना कायचं आवडायचं नाही त्यामुळं असं दबून. फुलासारखं राहायं लाड करायचे खांणं पिणं सगळं सगळं केलं कधी काही कमी. पडू दिलं नाही. तर इकडं जायचं नाही. तिकड जायचं नाही हे करायचं नाही. ते करायचं नाही. हा असं म त्यामुळं सगळं बंदच केलं आम्ही.
कसं नाई नव्हतंच ना या गोष्टी एवढ्या नव्हत्याच.
होय.
आता तुमचे तुमचे वय आणि माझ्या मम्मीचे वय सेम असतील. मम्मीचे पण तेवढेच वय यत.
हा.
हम् म तिथं पण दहावीच झालीय. पण असं तिने असं एवढं कधी आम का असं संसारच आणि मुलं वगैरे त्याच्यातच सगल हे गेलं ना एवढी वर्ष.
हां हां.
हा.
आम्ही कसं एक सवय ठेवली कि बाबा बदलत्या जमान्यात
हा आणि कसं बाहेर ठिकाणी राहिलं का थोडा बदल होतो जरा
हो म काय? आम्ही कोल्हापुरात पहिल्यांदा कसं कारखान्यांमुळ तिकड कारखान्यावरच्या हमिदवाडामध्ये राहिलो. नीपाणीमध्ये राहिलो. मुरगुड मध्ये राहिलो. पण ते त्या त्या वेळेचाच काळ ना? अस आत्तासारखी डेव्हलपमेंट काहीच नव्हती.
हा तेव्हा नव्हतीच.
नव्हतीस आत्ता हे मोबाईलमुळ जरा अस सगळ - - पुढं पुढं कळतंय सगळं आणि तसं जनरेशन गॅप भरपूर झालंय सगळं. हा. फार काय मी खोलात जाऊन शिकायला बघत नाही. जे समोर येतय तेच बाबा आपल्याला कळलं पाहिजे एवढंच. फार हे करत जर आता कसं होतंय असं डोक आता सगळंच लक्षात पण बऱ्याच गोष्टी राहत नाहीत आता. असं झालय बरंच बरंच विसरायला पण होतय काही गोष्टी. ती टेन्शन. त्यामुळ सगळं लक्षात राहत नाही काय एवढ. गोष्टी सारख सारख मग समजून सांग. म मुलांना काय सारख समजून सांगायला वेळ नसतोय ना?
होन.
असं आहे. मग एकदा एकदा सांगितल्यानंतर काय लक्षात येईल तेवढंच करायचं फार जास्त कुटल्या गोष्टीच - ताण घेत नाही. आपल्याला जेवढं समजते की बा आपला. हा. आणि आपण जेव्हा घेऊन ब